हॅलो, अ हॅलो काय कराला आहे.
काय नाही बघा आवरलं जरा स्वयंपाकतेन झालायं.
हा, हा, हा. आमचं आता जरा भाजीला घातलंय. भाकरी
हॅलो.
हा तेच वेळाला जेवतात म्हणताना वेळानच जर करतो. सकाळी नाश्ता झालेला असतयं.
होय की.
स्वयंपाक झाला जरा नाही स्वयंपाक झाला जेवलो जरा जरा जरा खातोय काहीतरी. दुपारी आणि जेवायचं, हम्म हम्म.
आणि काय सगळं बरायं?
हाय बघा बरं सगळं. तुमचं?
आमचं जरा चातुर्मासच थोडक्यात माहिती सांगू काय? तुम्हाला हा, म्हणजे आमच - - चातुर्माद चालू झालं की कस असतंय अ म्हणजे कायम स्वरूपी आमच्यात कस दिवस असताना जेवतात.
हा.
आणि आता ज्यांना दिवस असताना जमत नाही जेवायला. त्यांनी नाहीतरी हे चातुर्मासात चार महिने असं हो असा करत हा आणि एक - एक टाइम जेवायचं रात्री काय म्हणजे एक टाइम म्हणजे दोन्ही टाईम जेवायचं पण रात्री दिवस बुडायच - च्या आधी जेवायचं असं साडेपाच, वाजता ते वासा करायचं. मग रात्री कोणाला - म्हणजे कंपल्सरी काय असं पाणी वगैरे कोणतरी घेत - पण कोण एक एक असं म्हण - जे नेम घेतात म्हणजे मी बाबा आता मी जेवलो ह्याच्यानंतर मी काही घेणार नाही. उद्या सकाळीच सूर्योदयानंतरच घेणार असं हे घेतलेलं असत. म्हणजे एक वचनबद्ध झालेला अस जेवायच्या वेळी तरी हा मग - ते तसच हे करतात चार महिने असं जेवतात मग ह्या क आता अशा - एकादशीला ही जर पौर्णिमा येत्या ना त्या पौर्णिमेपासून चालू झाले की ते तुळशी पौर्णिमेपर्यंत असत्या -
हां हां हां
हा हे चार महिने म्हणजे ज्यांना- ज्यांना सहा महिने म्हणजे बारा महिने जमत नाही त्यांनी हे चार महिने करतात.
मग आता जर अस संध्याकाळी जर भूक लागली तर मग कस -
नाही- नाही भूक म्हणजे साडेपाच वाजताच जेवायच त्याच्यानंतर भूक लागली तर पण सकाळी उठल्यानंतर अंघोळ झाल्यानंतर - तरच सगळं ह हा हां ते म्हणजे हा कडकच आहे. मग त्याच्यानंतर अष्टमी - चतुर्दशी असं येतात आमचे चातुर्मास मध्ये एक आठ दिवसाला आठ दिवसाला - आता तुम्ही कसं, आठ दिवसाच एकादशी करता बघा हां मग तस हं वाम आमच्यात कसं अष्टमी आणि चतुर्दशी असं हे चार म म्हणजे चार महिन्यात तर असं हे आवर्जून करतात. म्हणजे ते उपवासाला फळ मिळतं. ते.. केल्यान... मग त्यावेळी नाही तर च असं ह्याच मीठ नाही. वापरत लोणचं मीठ वापरतो.
कशाच?
लोन..
म्हणजे काय?
म्हणून मिळते ते मिठासारखेच असते. पण खडं असतात. मोठी मोठी हा.. मग ते त्याचा नाही तर आम्ही वापर करतो.
हा हा हा.
ते हे होतय ना उपवास पण कसं ते एक एक जण ते पण वापरत नाहीत. सगळं सपोग्याच करून हे करतात.. असं म्हणजे हे करत नाही सपक करायचं आणि खायचं लोन पण वापरत नाही. आणि मी त्याचा तर काही प्रश्नच येत नाही. आणि एकेकाना ज्यांना ते आवडत नाही. म्हणजे एक एक जण घेतात. लोन घेतात. मीठाचा वापर नाही झाला करायच नसल्यामुळे ते लोनचा वापर करून हे करतात. मग पण एकच दिवशी म्हणजे एक टाइमच जेवायच. म्हणजे एकदा बारा वाजता ते, ग्रहण केलं. सकाळी ते अष्टक करून येऊन मंदिराला जाऊन आलं. ग्रहण एकदाच जेवल बारा साडेबारा वाजता. तर दुसऱ्या दिवशी सकाळीच ते सगळं हे करायचं. तोपर्यंत काय नाही घ्यायचं. अश्या अश्या पद्धतीने आमचं ए चतुर्थी आणि अ अष्टमी असतय हा. आणि वेगवेगळे असतात. हो हे चार महिन्याच जर असं म्हणजे उपास तपास लोपी वगैरे येतात. म्हणजे कस आम्हाला बारा महिने. भेटत नाही म्हणून हे चार महिन्यात पावसाळ्यात हे अस करायचं चातुर्मास
हा हा हा हा हा इथं ते कुंतवगिरीला पण
मोठ होय होय होय ते नाथ भगवंत त्यांची मूर्ती स्थापना केलेली आहे. तिथ सुरुवात केल्यानंतर वेग मोठी पूजा झालती की, भरपूर मोठी पूजा
हा आता परवा मी मोबाईलला बघितलं का? एक
होय ते महाराज आहेत त्यांनी, असं आज बारावा दिवस त्यांनी इ सल्लेकना घेतल्यात म्हणजेच आपलं... त्यात करातात सगळ जेवण अन्न पाणी सगळं असं बंद केलंत. आज बारावा दिवस आहेत. मग त्यानी कितीच समाधान आणि एवढं लोक लोक चाललेत बघायला.. ते पण असं तर गेले असते, पण आम्ही इकडे आले.
होय की म्हणजे त्यांच बघितलं काय मोबाईलवर त्यांच अस पोट खूप आत
आत गेले. होय सगळ अन्न त्यागच आहे ना काहीच घेतले नाही का बारा दिवस चला पूर्ण वर्ज म्हणजे हे मी नाही नाही पाणी नाही. का हे नाही कायच नाही. सगळं असं.. होय स्वतःला त्यांनी असं म्हणजे त्यानी वचनबद्ध करून घेतलेत ना. आम्ही सल्लेख माझा जीव या याच्यात जीवो... हा हा म माया सगळं तरी सोडून दिलेलं आहे. मला म्हणजे जगायची ज हे नाही मला मोक्ष मिळावं.
हं मी बघितलं ते त्यांच्याकडे हा त्यांच्या शेजारी दोघ तिघं महाराज बस हो मग त्यांना देवाचं मूर्ती डोक्याला ला आणि हा देवाच देवाच काही म्हणून दाखवाल ते म्हणजे अस मोक्ष मिळावा
मोक्ष मिळावा म्हणून होय होय ते दर्शन देवांचं हे करू बर मी परत फोन करते तुम्हाला
हा ठीक आहे हा हा हां